तर
हॅलो. हॅलो. हा सर येतोय का आवाज? हॅलो. हॅलो.
येतोय येतोय.
हं
हॅलो.
हॅलो हा आता आपण विषय घेऊ कुटुंबावर. हो येतोय येतोय. आपण विषय घेऊ कुटुंबावर.
ठीक आहे.
म्हटलं आताच्या सध्यातक स्थितीमध्ये आताच्या काळामध्ये हेच्याता फारकती होण्याचे कारण. फारकती खूप व्हायला लागल्या आता सध्याच्या काळात. मग तुम्हाला काय कारण वाटत, की हे कशामुळे होत असतील आता.
पण जास्त करून सोशल मीडिया आणि जे आताही नेटच यात जास्त ते जास्त म्हणजे कमीत कमी आपण जरी म्हटलं तरी सत्तर टक्के तरी देता. माझं असं वैयक्तिक मत आहे
बरोबर.
सर्वांचं नाहीं सांगत पण माझं वैयक्तिक मत आहे का सोशल मीडिया हे सर्वात मोठं कारण असू शकतो बुवा हे. कारण का ही जी कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून कसं असतं कधी-कधी छोटे मोठ्या वादातुन आहे ना भावना दुसरीकड व्यक्त केल्या जातात.
बरोबर. त्याच कारण असं आहे आता माझ्या माझ्या हिशोबाने तरी, की आता हे सध्या घरच्यांच शिकवणं खूप जास्त झालंय.
हा.
म्हणजे कसं आता समजा नवीन नवीन नवीन जसं मुलीचं लग्न झालं.
हम्म.
तर मुलीला घरच्यांनी त्याच्या हिशोबाने संसार करू द्यायला हवा.
हो.
पण आता सध्या तसं नाहीये. आता सध्या असं असतं कि नवीन नवीन लग्न झालं म्हणजे घरचे लोकं इंटरफेअर करतात. दिवसातून दोन-दोन वेळेस फोन करतील दोन-दोन, तीन-तीन वेळेस. जेवली का खावली का झोपली का काय झालं काही नाही. माझ्या हिशोबाने तरी असं व्हायला नको कमीत कमी दोन. ते तीन महिने मुलीने तीच्या हीशोबाने म्हणजे घरच्यांना कसं ऍडजेस्ट करायचं घरच्यांना काय आवडतं काय नाही. हे सगळं तिने तीनच बघायला हवं. आता हे सध त्या तसं नाही आता मुली काय करतात काही झालं छोटं मोठं कारण लगेच घरी फोन करतात. घरी फोन केला म्हणजे घरच्यांना येतो राग लगेच ते पोहोचतात घरी. म्हणजे कारण नसता ना हि झगडे भांडण खूप वाढले.
लोकांचं माहेरच्या लोकांचा ईंटर फेर आहे तो अती प्रमाणात वाढलाय
बरोबर.
त्यामुळे जास्तीत जास्त फारकतीचं प्रमाण वाढत चाले
हा आणि त्याच्यानंतर एक सोशल मीडिया आहे जे तुम्ही म्हटले‌. हा पण एक मुख्य कारण आहे नाता काये
येस
आता भरपूर मुली काय करतात इंस्टाग्रामवर रीलस टाकतील व्हिडिओ टाकतील.
हो.
हो आणि हे कस घरच्यांना आवडत नाही आता आपले मराठी. ते लोक आहे मराठी संस्कृती आहे आपल्या लोकांना हे म्हणजे आपल्या जे. फॅमिलीये आई बाबा असतील त्यांचे आई वडील असतील त्यांना या गोष्टी बघितल्या आणि म्हणून त्यांना हे आवडत नाही.
नाही.
आणि शक्यतो भरपूर मुली काय करतात कि शक्यतो फॅमिलीच्या लोकांना ब्लॉक करून ठेवता. हा म्हणजे ते काही ऍक्टिव्हटी करता बुवा ते कुठे फिरताय कुठे जाताय कुठ ते येताय काय व्हिडिओ टाकताय हे घरच्या लोकांना कळत नाही.
बरोबर.
हा त्याच्यामुळे कस त्या त्याच्यानंतर हे लक्षात आलं की घरच्यांना संताप होतो जसं की नवरा झाला सासू सासरे झाले. हो कि त्यांना वाटत कि ते बॉ आपल्याला न कळत असे कारण होतात. असं आणि त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांशी बोलणं आता घरचे काय सांगतील घरचे काय सांगतील मुली हे ऐकण्यापेक्षा बाहेरचे काय सांगतील याच्यावर जास्त लक्ष ठेवा. कि बा हा कि घरी घरी अस असं मॅटर झालं तर आता काय करू? मुलींना वाटत असं झालंय आता बायचे आता घरचे काय सल्ला देतील त्या त्या व ते त्याच्यावर लक्ष नाही बाहेरचे काय सल्ला देतील तसं करून बाघू. आणि त्याच्यानंतर एक अजून आज अजून एक तिसरा टप्पा आहे हे जे टी व्ही सिरियल हे टी व्ही सिरियल आता हे सर्व उलट उलट दाखवता. कि कशी सुन घरच्यांना त्रास देते त्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्या इशारावर नाचवते. टीव्ही सिरियल हा एक मुख्य भाग आहे अजून हा ते त्याच्यामध्ये अजून जास्त प्रॉब्लेम येतात. शक्यतो आता कसं एज्युकेटेड मुली आहे. हा कुठेतरी सोशल मीडियाचीही चुकी आहे, कुठेतरी आपली आहे.
हो ना ते तर आहेच त्यासाठी समाजानं पूर्णपणे स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. आणि विषय प जाऊ आ आपणताख म्हणजे आपण म्हणज मुलीचीच बाजूने त्या मुलाच्या कधी कधी अ बाहेर कि वेगळे्या प्रकारण काध की त्याचे एक कारण होते कारण म्हणून मी सोशल मीडिया का वाढलं का का बुवा.
हा.
की आता भरपूर लग्न होतात. लग्नात आल्यानंतर आता लग्नाच्या अगोदर कसं काय सांगतात, काय नाही. म्हणजे सांगतात काय आणि तिथे रियालिटीमध्ये बघायला काय मिळतं.
हो.
आणि आता कसं आता आई वडिलांनी सगळं काही कमवून ठेवलेलं असतं. शेती वगैरा सगळ्या गोष्टी म्हणजे घर वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता कसं मुलांना सांगतात, की हा मुलगा कामाला आहे, व्यवस्थित वेल सेटल असं तसं वेल सेटल आहे अस तसं. पण खरं म्हणजे ते लग्न एक ना झाल्यानंतर त्यांना कडत की बा मुलगा व्यसनी आहे, काही काम वगैरे करत नाही. अशा गोष्टी लक्षात येत नंतर. हम्म त्याच्यानंतर झगडं भांडण होण्याचं एक कारण आहे.
तिच्या तिच्या कधी कसं असतं आताच्या मुली एज्युकेटेड किंवा जास्त शिकलेल्या त्यांच्या भावना आहे ना इंटरनेटनुसार चालतात, जो मला माझ्या नवऱ्याने आता त्याला पूर्ण फॅमिली सांभाळून, तिला वेळ देणं काय आता किंवा सर्वांचे मन सांभाळायचे असतात त्याला, कारण ते आई बाप त्याचेच आहेत. बायको त्याचीच आहे. सगळ्यांचे मन सांभाळायचे असतात, पण त्यावेेळेस कसं होतय कधी हम्म ते तिला वेळ किंवा ती च्या मनासारखं वागण्यात ते आई वडलांना आवडत नाही. आई वर च्या वागण्यात ते तिला आवडत नाही. त्याच्यात तो पिसल्या जातो कधी कधी. आणि त्याचे मग मानसिक त्रास होऊन जातो. कसली तरी कुठेतरी ना घरात आला कारण होतं.
आणि एक म्हंटल की अजून की आता सध्याची परिस्थिती म्हंटली कि मुलींना असं वाटतं की, डायरेक्ट घरात हा एकटाच मुलगा असावा. असायला पाहिजे. म्हणजे आई वडील नको, फॅमिली नको, कोणी नको, कोणी नको. पण त्यांना हे कळत नाही. हा. की आई वडील असले म्हणजे सगळं घर आई वडील सोबत असणं म्हणजे डायरेक्ट सुखी संसार आहे. हे ज्या मुलीच्या लक्षात आलं म्हणजे त्याचं डायरेक्ट कल्याणच आहे अशा प्रकारे.
कल्याणच हो
के म्हणजे हा ते म्हणजे स्तंभच आहे खर.
हो.
म्हणून दोन विचार नं करता शक्यतो मुलींनी एकच विचार करायचा, की सगळे फॅमिलीला सोबत घेऊन चालायचं आहे. मग त्यानंतर असं झालं. आता अगोदरचा जर काळ बघितला हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो! हॅलो!
सर
एतोय आवाज?
हो येतो येतोय.
हा येतोय ना आवाज? हा आता याच्या अगोदरचा जो काळ बघितला हा आता हे जे पहिल्याचे ज्या महिला आहे आई वडील म्हणा महिला आहे आता याचा पूर्ण खटल्याचा परिवार असायचा. म्हणजे एका फॅमिलीमध्ये डायरेक्ट पंचवीस पंचवीस तीस तीस लोक असत पाहीजे तरी सर्व घरदार सांभाळून सर्व बाया बाहेर चे कामं करायचे शेती वगैरेच्या.
हो.
तरी पूर्ण फॅमिली हँडल करून पूर्ण परिवार हँडल करून ते घरचा म्हणजे पूर्ण संसार पार पाडत असायचे.
पार पाडत असायच आत्ताच्या पिढीला ते तर नकोय.
आता सध्या नको फक्त आम्ही दोन बस. बाकी मग कोणीच नको त्यांना. काहीतरी त्यांनी त्या हिशोबाने त्या जुन्या लोकांचे आदर्श घ्यायला हवे. कि त्यांनी काय केलं कसं केलं घरच्यांना कसं संभाळलं
त्यांच्या आई बाबा किंवा त्यांच्या आई वडिलांवरूनच विचार करायला हवा. कींवा आपल हा आपला संसार पुढे कसा जाईल आपण नवऱ्याला म्हणा आईवडिलांना म्हणा कशा प्रकारे मदत करू शकतो की कुठे आपण काय चुकतो ताय त्याच्यावर त्यांना लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल. हा बरं सर आपले दहा मिनिटं झाले आता थोड्या वेळाने ट्राय करतो मी एक वेळेस
हो आता मग मी पहिले कॉल करतो तुम्हाला मेसेज टाकतो फ्री असलो का
ओके ओके चालेल चालेल ठीक आहे.